हा बोला काय म्हणता हो आला आला येतोय.
काय म्हणते पीऊ उठली का?
पिऊ हो च उठली. अ चालू आहे दंगा मस्ती असं तस करणं तिचं.
सकाळी उठते तुझ्यासोबत नाही?
माझ्या आधी उठते ती हो माझ्या. अ हे नाहीयेत. ना सध्या नाही तर मग कधी कधी हे पाचलाच जातात ना.
हो का हा हा हा.
ते उठून देत असतात मला.
हाव का.
ह ते नाहीयेत मग त्याच्यामुळ मग चालू आहे आरामा आरामात उठन. हो बरंय हा नाही. तर मग पाच वाजत उठत असतील साडेचार पाच ला. हम्म तेच ना हा.
तिचं शाळेत नाव.
हो पुढच्या वर्षी जावंच लागेल तिला शाळेत. ह्या वेळेसच टाकणार होतो आम्ही पण ते कसं झालं ह्या वेळेस घेत नाहीयेत. तिला ती म्हणतात ते तीन वर्ष पूर्ण लागतात हो.
हा.
तेच ना.
ला लागते नंबर पण ते ल लहान असलं काही समजत नसल तर नाही घेत. मग ते हा.
तिला सगळं समजत पण हा. ते कसं आहे माहिती आहे का आता लहानपण आहे आणि आपल्याला पण पाठव‌. वाटत ना आणि म्हणजे तिचं कसं आहे माहिती आहे का म्हणजे तिला सगळं येत. म्हणजे जे चार वर्षाच्या मुलाला येत नाही ना ते सुद्धा तिला येतं म्हणजे स्टँडिंग लाईन काढ. ते स्लपिंग लाइन काढते. हा झिगझॅक वगैरे सगळं काढते. आता हम् वन टू लिहिते वन टू. हा वन, टू लिहिते वन, टू टेन बोलते सगळं.
अरे बापरे खूप हुशार आहे तिचा एक व्हिडिओ काढजो न ग मग असा. जस पहिले अनन्याचा होता. ताय की नई, आव म्हणजे पूर्ण महिने बा रा महिने आणि ते म बारा मराठी महिने बारा इंग्र जी महिने ते सुद्धा पाठ करून घेतले होते ना अनन्याकडून. आणि मग वन टू टे
चल ना जराशी ती
हो ती मोठी आहे जराशी, हा नर्सरीत होती ना तेव्हा ती.
अच्छा हा, तेच ना नाही हिच्याकडून. ते करायचच आहे आता, बा-बारा महिने करून घेते. तिलं संडे मंडे शिकवत होते आधी, हा. पण ते मध्येच सोडून दिलं ती ती कधी कधी तिचा मूड असल्यावरच करते ती.
लेकराचमुळ असल्याशिवाय.
हा त्यां तिचा मूड असला की करते नाही तर नाही करत. तिच्या मूडवर आहे सगळं हा. हह.
बर आहे ना. जाऊदे त्या मानानं आताची लेकरं तरी करत्यात, आपण तर काहीच नव्हतो. पहिल्या वर्गात गेल्याशिवाय काहीच नव्हतं येत आपल्याले तर, हाय की. मग काय तर, आताचे तर बस लॅपटॉप, लॅपटॉप उघडून चालू बी करुन. तला अजून लॅपटॉप चालू नाही करता येत.
पूर्ण चालवते पूर्ण आई म्हणतात मला एवढा फोन येत नाही, म्हणे चालवता. आणि ही इतका फोन चालवते, इतका फोन चालवते की बास.
हाव न, लयच ऍक्टिविटी आहेत बाई आजकालचे लई कळ हो.
हो तेच मी राजेश्वरी ताईनं राजेश पोरीला बोलले होते काल. हा तिला पण तेच म्हणलं म्हणलं, आमचे तरी कमी आहे तुमची पुढची जनरेशन आहे म्हणला अजून हेच्या.
ही रावलत बा
तुमची तर इतकी डेंजर राहील की, तुम्ही म्हणसाल बस एकच. दुसरं नकोच. हो खूप अवघड आहे, आजकालची लेकरं माहितीये का
हो हो हो, मग काय तर
हम्म, काय म्हणता बाकी?
काही नाही आता बस टिफिनची तयारी करत आहे, आज मशरूमची भाजी देणार आहे डब्यावर.
अरे वाह मस्त हहह, हा.
मशरूमची भुर्जी केली होती मी. हा आज, आज रसाई भाजी करते म्हटलं.
हा बरोबर आहे. हा डब्यात मग आ?
डब्यात तू काय करत? म्हटला.
मी का आता बघीन, काय करायचं ते अजून स्वयंपाकाला सुरुवात नाही केली ना.
ह आकाश भाऊ गेले वाटतय.
नाही पप्पा नाही गेले. पप्पाला जायचंय आज तर, हा गेले नाही ते, हम्म. कसे करता तुम्ही मशरूम? म्हणजे कोरडे करतात की सुके करतात की भाय अ हे. करतात.
रस रसाई करायची असले ना कि ते थोडेसे तेलात अरथ परत करून घ्यावं लागते.
हो.
आणि मग ते त्याचा मसाला तयार. करा लागते ते, टमाटर कांदा हम्. नाही नाही. हां.. खोबरं कांदा भाजून.
हा हा हा. ती तर‌ रस्साबाजी झाली ना.
हां ते कसं, झाले आणि सुक अ भुर्जी करायची असली तर चांगले दोन तीन कांदे चिराय चे.
हा.
अ लसणाचा कु ट अद्रक. लसूणचा कूट तेल, टाकायचं मशरूम. धून घ्यायचे, चांगले काप करून.
अच्छा.
बारीक बारीक चिरायचे बारीक म्हणजे तरी. आपण लहान लहान आलूच्या फोडी कशा करतो. छटाईत ही चापट कराय चे. आणि ते मग, कांदा होऊ द्यायचा तेलात.
हम्.
अद्रक ची पेस्ट लसण अद्रकची पेस्ट टाकायची, आणि त्यात मशरूम टाकून द्यायचे. मशरूमला असं, पाणी टाकते ना. पण ते कसं असं, अ.. मशरूम कि नाही पाणी सुटते. ते पाणी थोडं ते बरंच आटू द्यायचं त्या न. मशरूम, मशरूमचं पाणी आणि मग त्यात हां. मग त्यात चटणी मीठ टाकायचं. वर तर तेच थोडंसं, झाल्यावर पाणी आटल्यावर.
अच्छा.
आणि मग ते टमाटर टाका, चटणी मीठ टाकायचं. पहिला ते होऊ द्यायचं मग, टमाट टाकायचं अजून थोडंसं. चांगलं होवू, द्याचं पाणी सुकेपर्यंत.
हा हा हा नंतर टमाट टाकायचं का?
नंतर टाकायचे टमाट. ते मी हेच्यावर, पण बघितलं होतं युट्यूबवर.
अच्छा हां.
हा मला तेच माहित होतं त्याची वूध करतात म्हणून आता हे की नाही आण ना, मग शिल्लक राह्यातात मशरूम. मग मी ते रेसिपी पाहिली, वाया घेण्यापेक्षा पोटात गेलेली.
बोटात गेलेलं बरं हो तेच ना. ताईना पण म्हणतेय मी, आई येणारच ना वाटत तिकडे घेऊन येऊन या म्हण ते. अहो इथे भेटतच नाहीत, आम्ही किती शोधले मशरूम मशरूम. भेटतच नाही तिथे, नाही इथे दिसतच नाही. मशरूम आणि असले तरी तेखूप महाग.
हो, बरोबर आहे.
हम्म मग त्यापेक्षा ते.
तिथं, साठ रुपयाचं असं. दीडशे ग्रॅम किंवा, एकशे ऐंशी ग्रॅम भेटते.
हा हा हा अच्छा इथे खूप महाग आहेत तसे.
हो ना. तसं आहे, साठ रुपयाच पॅकेट देत येतो.
अच्छा.
तेवढं हम, मगं थोडंसं जास्तं देन देते मग.
मग काय आता.
परभणीला गेलेत ना, तर मागे दोन पाकीट पाठवले होते त्यातले. पाकिट खराब झालं आणि मंग दुसरं म केलं ते ना मग आता अ य एक चांगलं होतं तर पाठवून दिलं मंग.
हा मग कायतर हा हा.
हो दादा गेलेत ना आता. ते तिथं हो तिथं काम होतं ना काम होतं ना हा तिथं. दादाचा हा. हम्म म्हणून गेलेत दादा.
हम्म काय घेतलं मंग त्यांना गिफ्ट वगैरे तस तू शांतीचा
अ नाही घ्यायचंच राहिल बाई अजून आता ती गेले. काय नाय साड्या घेणार आहे वाटतं.
अच्छा हम्म हा हा हा निदा मावशी तिन्नाच तर साड्याच घ्याव्या लागतील ना. त्यांच्या म्हणजे अ हे भय हे भावाचच आहे ना तर हा हा तेच ना.
तसेच हा हा काहीतरी डब्बे वगैरे साड्या कश्या आता परिस्थिती नुसा तर आपल्याला घ्यावं लाग
बरोबर हो नाही कधी म्हणजे आता साड्या साड्या साड्या म्हणजे आता ते तिले साड्या शेवटी देणारच आहेत ना मंग साड्यांच्या ऐवजी दुसरा काहीतरी देऊ शकतो बाबा आपण. हम्म तेच ना.
मग मॅटलं मग आप पण दुसरं काहीतरी द्याव काय द्याव बरं जराशी कल्पना सुचव बरं मला काय द्यावं म्हणून.
अ फोटो फ्रेम फोटो फ्रेम देऊ शकता ना.
ह फोटो फ्रेम काय माय बी ते लावते येत नाही लावत.
मग कसं करायचं माहिती आहे काय, डिमार्ट आहे का तिकडे? हा त्या डिमार्ट मध्ये कपचा सेट वगैरे भेटतो मस्त भेटतो तो पण.
हा हा हा.
हा कपचा सेट ग्लासेसचा सेट भेटतो छान असतात ते. म्हणजे अ तीनशे रुपये पर्यंत येतात ते. हा कमी पण येतात जास्त मोठा पण येतात हा.
हम्म हम्म हम्म पण नाहीत मग त्यांच्या इथं जे नाही ते देवास वाटते त्यांना का माहित पडले पाहिजे असं पडून नाही राहिलं पाहि
नाही आता म्हणजे वास्तू केल्यावर म्हणल्यावर नवीनच घर असेल ना ते. मंग त्या नवीन घरात जर अशा वेगळ्या वस्तू असल्या की मंग जरासा चांगलं वाटतं ना. आता ते पण म्हणजे पाहुणे वगैरे आलेत तुम्ही सुखा कोपा ते पाहुणे वगैरे आले की मंग काढू शकतात ना ती कपं जरी हा जरी डेली यूजला नाही काढले तरी पण
हाव ना.
हां.
तेच म्हटलं बाई काहीतरी वेगळ द्याव म्हटलं.
हां तेच ना हम्म.
ती गेली होती मी हॅलो त्या हेच्याकडे साडीवाल्या कडे पण म्हण तेवढ्या काही साड्या आवडल्या नाहीत त्या.
आवडल्या नाही त्याच हां.
मला माहिती आहे. किमतीच्या मानानं त्या तशा नव्हत्या बी. आता आपण पाचशे पर्यंत तो साडी पाहयतो ना. हा क्वालिटी कमी वाटते, तीनशे दोनशे तीनशेची साडी वाट तेचीच आन सांगते पाचशे सहाशे रुपये.
बरबर हो तेच ना, मंग तसंच होतं ना.
हाव. आणि मग असं आपल्याला वाटतंय द्यावं तर चांगलं द्यावं मग असं वाटतंय. हां आन नायतर मंग हजारची साडी पहाय लागते.
हा म हजारची साडी एवढी परवडत नाही नव्ह आपल्याला.
हे आपल्या नाही परवडत.
हा बरोबर आहे आणि म्हणजे ती द्यायच्या हिशोबाने म्हणणार आपण द्याय तशीच हिशोबाने बघणार ना आता समजा स्वतःला घ्यायची असेल तर स्वतः घेऊ शकतो बाबा आप
अन आता हे कसं आपल्या जवळचेच नातेवाईक हे, काही दुसरे नाहीये. मग आपल्याला चांगलंच घ्यावं वाटतंय, हं.
पण म आपलं पण म्हणजे आता तुम्ही एक साडी जरी घेतली हजारची तुम्हाला तीन साड्या घेनं हाय ना? हा तेच ते. च्या मुळंचना हा.
हो.
हांं हां. हं तीन साड्या एवढ्या काय हे नाही होत, कॉस्टली जातात ना खूप त्या हं. हजार रुपयाची एक जरी म्हण आणि त्यांना साड्या घेतल्या म्हणल्यावर हेना शर्ट पीस, पॅनट पीस त्याच्यानंतर टॉवेल टोपी किंवा काही
टॉवेल टोपी ठेवावच लागते की, हो.
हं. म आपण म्हणतो साड्या चांगल्या घेतल्यात मग टॉवेलच कशाला हे करायचं मग टॉवेल पण घेऊन टाक. त्याच्यामुळं हाव
आजकाल कसं हाय अ टॉवेलपण एवढी महाग झालेले
खूप महाग झालेत खूप, आधी पन्नासचे दोन वगैरे भेटायचे.
दूध आनन दूध घेते.
हां. हॅलो.
हो हो थांब दोन मिनट.
हो हो.
हा बोला आता.
हम्म आदी पन्नासचे दोन भेटायचे आता पन्नास रुपयाला एक पण नाही भेटत.
नाही नाही नाही.
अ आता भेटतच नाही ते. आम्ही पण त्या दिवशी घेतले होते, पन्नासला एक सांगत होता तो. पन्नास साठ रुपयाला आणि कापड पण इतकं विचित्र होतं त्याचं
हाव हा हा.
हम्म खूप डेंजर कापड होतं त्याचं.
आणि ब्लाऊज पीस तर कसंच नाही द्यावं वाटत ना.
ब्लाऊज पीस हा म जा. आपल्या घरचं म्हणाल्यावर ब्लाउज पीस दिलं तेपण नावं ठेवतील ना, की बघा बाबा आम्ही यांच्या घर
किती भारीच घेतो म्हटलं पीस, पण अखरीले ती छोटीच वस्तू वाटते.
हो बरोबर आहे ना समोरच्या हा.
हो.
बरोबर हाय.